हॅलो!
हा काय म्हणताय जेवला? झालं जवण होय होय होय काय मग कसं आहे पाऊस पाणी तिकडं?
पाऊस आहे आज जर असं पाऊस पडायला लागला इतक दिवस नव्हतं
हा इथ पण आजच पडलाय ह दोन तीन दिवस दुपारी पडतोय आणि परत व्यवस्थित वातावरण वातावरण होते आणि वार ल सुटले
वारं लच आमच्यात वारं नाही आहे पाऊस आजच जरा असं पडला नाही तर ऊनच होत.
होय तर काल परर्वतीन तिसरा दिवस बघा आज पाऊस पडलाय पण ते दुपारीच पडतोय तेवढा
दुपारचं तेवढंच पडून जायला लागले आमच्यात तर आठ दिवस झाला पाऊस नव्हता आजच जरा असा झिरमिर पडून गेले पाऊस
होय ना ह आता काय मग डास येन झालात प नाही तू
डास तर भरपूर झालेत आ पाऊस पडून गेल्यावर डास जास्त हा तुमच्यात
डाग झाल्या खरं हिथं काय वर काय एवढंच आवत नाही. वर एवढं येत नाही. आणि काय कामगार काय म्हणतात आहेत काय नाहीत हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो